हॅलो!
हॅलो हॅलो!
हा,, जेवलासा काय मामी?
हा,, जेवलो आत्ता जेवलो,, तू जेवलीस?
जेवलो की,, काय करालायसा?
काय नाही,, वाऱ्याला बसलोय, गरम व्हाय लागलय.
होय, गरम लय व्हाय लागलय.
हम्म उष्णता हाय, वारं जरा सुद्धा नाही.
होय, उष्णता लय हाय.
होय,, पाऊस नाही, वातावरण भरपूर झालतं पावसाचं पण पाऊस काय पडला नाही,, तिकडं पाऊस पडला?
हिकडं पण नाही काल पडलेला थोडा,, आज वातावरण फक्त झालतं.
अ इकडं नाही गं,, अजिबात पाऊस नाही.
नाही
हं हं.
अ हां. काय झालं मग,, पोरं हाईत नवं,, एक टीव बगत बसलय,, एक हाय.
ह हं.
हम्म,, दादा आल्यात काय?
हम्म,, दादा आलाय कामावर गेलाय.
आहा, हितचं लागल्यात कामावर.?
होय, आता तिकडं हॉटेल बंद झाली ना ही सगळी?
होय काय?
हा मग तिकड ते सिलेंडर मुळं हॉटेल तिकडची बंद पडली, मग म्हणून इकडं आला
ह हां,,
म आता इथं
येतातच
कंपनीत नाही, आता कुठं चालू असेल तिथं जिथं सिलेंडर भेट ल, असं सगळ्यांना फोन करतोय मग हा, मग कुठं भेटेल तिथं करतोय काम मग आता काय त्याच्यावरच आहे नाही सगळं, सिलेंडरवरच हॉटेलची कामं असतात.
हो आठ होटेलचे काम
हा मग त्यामुळ ते, जिथे सिलेंडर भेटते जिथं बोलवल तिथं जातोय, मग आता काय करायचं.
होय.
आपलं रोजचं पोट पाणी तर चालायला पाहिजे.
चालायला पाहिजे होय.
हा, तेच मोठा प्रश्न आहे काय करायचं.
जावून आलाय काय देवळ त होथं आसपास कुठे जवळ काय.
इत होय?
हा
अ आहेत की, भरपूर आहेत मंदिर.
मग जाऊन आलात की नाही?
मी व्हय, ना नाय नाही ग, नाही गेलो मी.
फिरायला तन कुठे गेलता का नाही मग?
हम्म, तेच फिरून आलोय म्हणूनच कुठे गेलो नाही.
फिरूनच आलाय व्हय?
हा, तिकडे गेलतो नाही मुलगीकडं
आ, हा
हम्म, त्यामूळे आता फिरून झालंय. मग आता जास्त ऊन आहे त्यामुळं जात नाही कुठे जास्त बाहेर.
ह तिकडलं वातावरण कसं होतंय?
आय हाय, तिकडल पण आहे उष्णता तिकडं पण वातावरण हाय, चांगलं आहे वातावरण. बघण्यासारखं पण हाय.
मग तिथं, म्हणजे काय हाय बघण्याजोग असं?
बघण्यासारखं काय समुद्र आहे, परत मंदिर छान! छान! मंदिरं आहेत. हा, हा असं गार्डन एरिया
हा हा
हा, असं सगळं बघण्यासारखं भरपूर बघण्यासारखा आहे. फक्त बघणारी माणसं पाहिजेत, हा आणि कशात मणी पाहिजे.
मनी पाहिजे.
सगळा खेळ शेवटी तिथं येऊन हा, सगळा खेळ तिथं येऊन थांबतोय शेवटी.
होय.
हं, सगळं करता येतय, आहे पैशाचं नाटक करता येत नाही.
येत नाही. मग कार्या ॲप वर्क, म्हणजे कार्या म- कधी बसून जॉईन झालाय तुम्ही?
आता एक वर्ष झालं असेल, मला वाटते.
एक वर्ष होय झालंय.
होय.
मग, कार्या ॲप बद्दल जरा थोडीशी माहिती सांगा की, मी पहिल्यांदा जॉईन झालोय.
होय,
होय.
मग तुला, टास्क अजून कुठला तु केला नाहीस.
हा पहिलाच टास्क आहे माझा.
होय, अरे वा वा वा! अभिनंदन, अभिनंदन बरं झालं की.
थँक्यू.
हा, नाही कस हाय सांगू काय?
हां,
कार्या टास्क असा आहे. अ, म्हणजे आम्हाला आता, आतापर्यंत आम्ही जे केले टास्क-
टाक्स,
त्या, हा त्या टास्कमधून आम्ही काय शिकलोय, एक स्त्री, म्हणजे आपल्या- महिलांच्या वर, अ परत मुलांच्या वर, असं हे टास्क होत. कथा होत्या, हा. मग, आपण म महिला कशा, घरातन बाहेर पडत नाहीत.
घरातून बाहेर पडत नाहीत.
म्हणजे असं घरातच बसायचं, घरची- परिस्थिती कशी पण असू दे, पुरुषानच राबून आणायचं.
थांबून,
आणि घर चालवायचं, असं असं होत-
आता राहिले होय.
हा, आता कस महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून- काम करू शकतात, चार पैसे हा, चार पैसे मिळवून आणून- आणि, आपलं घर चालवू शकत्यात महिला पण,
होय, महिला-
हा, कमी नाहीत, मग ते आम्हाला- ''त्या टास्क मधन भरपूर असं, शिकायला मिळतयं. '' ''आणि दुसऱ्यांना पण सांगायला असं आवडतंय आम्हाला. '' परत कस, महिलानी-
म्हणजे, चांगले आहे, म्हणून असं.
होय म्हणजे, महिलांनी- अ असं घरात बसायचं नाही. काय म्हणजे आप पण प्रयत्न करायचं. हा, प्रयत्न करायचं. दुस दुसऱ्यांना अ उत्साहित करायचं. असं आपण कशात
हावस पण वाटत ना, त्याबद्दल.
हा. आणि आपण कशात मागं, म मागं
पडू नये.
आसं. दुसऱ्यांना प्रोत्साहित करायचं. हे कार्याचा भागाय एक.
असा एक कार्याचा म्हणजे, फायदा एक आहे महिलांच्या सो बरोबर.
फायदा आहे. आणि एक- एक कसं, म महिलांना अ म्हणजे, बाहेर अ कामाला जायची पर परमिशन नस
परमेशन नसते.
परत घरा- घरातल्या काहीतरी अडचणी असत्यात. मग त्यामुळं हा, मग एक थोडा- थोडा भार तर म्हणजे अ थोडा तर, हातभार लागतोय. कार्या ॲपमुळं.
त्यांचा. हा, कार्या ॲपमुळे.
हा, म्हणजे त्यांच कसं, आपण आता हे टास्क आपण, के केलं की, त्यानी आपल्याला त्याचा मोबदला, देत्यातच. हा, हा, मिळतोय. त्यामुळं, थोडतर कुठलं तर अ अ एक अडचण आपली, दूर होऊ शकत्या.
दूर होऊ
आ हा. परत आपल्या मनातलं विचार मांडता येत्यात. त्यांचं विचार आपल्याना म्हणजे, समजत्यात. समाजात कसं वावरायचं, हा.
हा, समाजामध्ये काय- काय चाललंय, काय नाही. असं.
चा हां. हां परत मुलांच्या शिक्ष
असं, कसं असतय.
असं. परत विधवा महिलांच्यासाठी.
आणि आपल्याला, घर बसल्या हे काम आहे.
हा सगळी माहिती आपल्याला कार्यामधनं मिळू शकत्या. म्हणजे आपण, कमजोर राहू शकत नाही.
असं. हा. असं. भरपू फुल्ल म्हणजे घेण्यासारखाय.
फायदाच फायदा. महिलांसाठी तर फायदाच
अ होय, होय, होय. महिलांसाठी फायदा हाय. खरं कसाय, महिताय? आपण म्हणजे ते, समजून घेण्यावर सगळं अवलंबून हाय.
घेण्यावर सगळं अवलंबूनाय.
हां, हां.
मग कमीत- कमी, एक वर्ष तर झाला असल तुम्हानी.
हा. खरं, मध्ये आ बंद होत.
तुला काय कार्याॲप मध्ये.
आता ते बघायला पाहिजेल गं मला पण अ कधी मी जॉईन झालोय ते. पण अ टास्क भरपूर -टास्क भरपूर केल्यात. आम्ही
आं हां
परत अ, अ मं पुरुष अ मध्ये आणि म महिलां म मध्ये अं मतभेद हे असं सगळं टास्क हा माहिती मिळाल्या. मतभेद का असत्यात, पुरुषांनाच का जास्त म महत्त्व दिलं जातयं
स्त्रियांना का महत्व कमी, हा दिलं जात नाही, हा दिलं जातयं कमी का लेखलं जातयं, म ते आपण कसं ते सगळं वाचल्यामुळे, सगळ ऐकल्यामुळं
म्हणजे नॉलेज थोडंफार येतं त्यातून
नॉलेज आणि आपल्या ज्ञानात भर पड त्या आणि आपल्याला पण समजताय नही, हां.
होय अन् ज्या वेळेला आपलं काही तर टेन्शन असलं तर ह्या ह्याच्यात लागलं की, आपलं ते थोडंफार टेन्शन ह दूर होऊ शकत ये. कमी, होय कमी होते.
पण चांगले विचार आपल्या डोक्यात येत्यात.
हे येत्या हो.
असं त्यामुळं क नई कार्या अँप चा फायदा पण आहे.
आणि तर घेऊ शकतोय दुसऱ्यांना पण
देऊ शकतोय, होय समजावून सांगू शकतोय कार्या अँप बद्दल
आणि आपल्यात पण बदल होत राहत्यात नही
ह ह
आता एखाद्याचा स्वभाव तापट असतोय, एखाद्याचा रागीट असतोय, मग अ त्या लोकांनी कसं वागायचं, कसं नाही
हे सगळं कळते त्यांना क- - त्यात म होतात हा म्हणजे कुठल्या गोष्टीपासून आपण वंचित असं राहायला नको, हे असं कार्य अँप मधुन शिक
हा, हे सगळं कार्य अँप मधून आपल्याला शिकायला मिळे
अ शिकायला मिळते हं,
फक्त शिकणं आपल्या हातात असतंय. आणि निभावनं, हा -हा.
त पूर्ण करताना थोडा फार आनंद पण होऊ शकत असलं?
आनंद म्हणजे कसाय नही वाटच बघत असतोयं कधी टास्क येतोय. आवड ये, आवड निर्माण करायची, ए- एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय नाही सवय होत्या का नाही असं क
आता बाईकना कसं मिसरी लावायच्या असत्या ती एक